आणि
काय लगा लेडीूस फोन नाही काय नाही लगा भा. कधी दाटून काढाो गरीब माणसाजची
हम्म काय आठवण आता आली म्हणून बघ कॉल केलाय
बर मग काय चाल मग
कामातून कामातून कॉल करायला कुठे काय भेटतच नाही टाइमच मिळत नाही आहे सगळे काम शेती बितीचे आहेत ना शेतीची भात लावण्याची तेे कामा सर् सुरू आहेत हम्म
हा हा हा हे
हा असं आहे
हम्म हम् कायला पण नि म्हणतय आलोय पुण्याला आता
पुण्याला यालाय
हा
पुन काय काय असच का अचानक पुण्यात
अ बहिणी कडवली जरा भाहजी ला लो इंटरव्हू इंटरव्ह्यू द्यायला जाऊ म्हग तेला परदे
होय काय हा हा कसली आहे कसली इंटरव्हू दे त्याला
प माशीील् ह फार्मा कंपनी पोट
हम् हम् हम
हम्म मग कि ए गेतो ना परवादेशी हा ते बटर दिला हम् गले की या व देख खाई
कधी काय समजणार कन्फर्म होणार काय काय तुझं म्हणजे जॉबला काय कन्फर्म होणार कधी समजणार
महि दोन तन दोन दोन तीन दिसात नाही ते कसं आता बघ बघ म्ह माहिती कस म
हा हा हा
कुठ म्हज आपल्या कॉलेज झाले काय िट आप सुधी जरा चग ना ह जार ह
होय ते पण आहेच
हम्म
हम्म हा हम्म -हम्म बाकी काय म तेच मग आता येणार कधी इकडे गावाला येणार कधी मग तिकडून?
हम्म स- सोमवारी- सोमवारी
सोमवारी येणार होय काय
ह हा हम्म
हम्म मी पण- मी पण बघूया इकडे अ इकडे रत रत्नागिरी ला आहे एग्री ला ऍडमिशन घेतलंय ते जरा अग्री मध्ये जरा हम् तस बघतो आता कस काय होतय काय चार वर्षाचा - चार वर्षाचा कोर्स आहे बी एस सी अग्रिकल्चर म्हणून हम्म
तेन एग्रीकरून काय करायच पुढ काय म्हणजे आपल्याला ऑपॉर्च्युनिटी काय
शेती श
ऑपॉर्च्युनिटी -कशी आहे- तुला म्हणजेुठरी -जॉब कृषी आध कि अरे आजकाल- मग बोललो आपल्या इकडेच कोकणात
हा- हा- हा मग ती कृषी -कृषी हा -हा- हा तस नव्ह आता कृषी अधिकारी म्हणतेलेव यूपीशी काय तर इम पीसी द्याय लागते ना ती कृषा एग्री हा मग त्यासाठी आपण कुठली डिग्री अधिकच परमात््या कुठ डग्री इथली चालत्या तस काय नाही बाबा कारण की युपीएस एमपीएस कराय डिग्री लागते मग कुठली तरी डिग्री लागत्या फार्मसी नाहीतर एग्रीकल्चर त्याला काय एवढ हम्म पण एवढं ती यूपीएससी -एमपीसीच जरा अभ्यास कराय लागते आता काय आमच्या इकडं हम्म
हम्म आणि एग्रीला कसे घेतला आहे की आमच्या या साईडला इकडे पट्ट्या आहेत ना कोकण पट्ट्यात इकडे इकडे कसं शेतीचं जास्त प्रमाण अस तना त्या म्हणजे शेतीची थोडीफार आपल्याला माहिती असते त्याच्यात कसं काय हे करायचं पूर्ण
हो ना.
थोडीफार माहिती असते हो मग त्याच्यामुळे बोललो आग्रीला या या लाईनला ला जाऊ यात. साईड ला म्हणून‌ मग ही साईड निवडली मी असं केलं.
हम्म का हम्म- हम्म -हम्म. म्हणजे आपल्याला नाॅ- माहिती मिळती कस करायचं काय? तुमच्याकडे कसं एवढं म्हणजे तुमच्याकडे एवढे शेतीविषयी काही प्रगती नाही म्हणजे तंत्रज्ञान नाही एवढं. म्हणजे लोकशला माहिती नाही. ह आता आमचा भाऊ तिकडे कुशीधिकारी म्हणून होता एक पाच सहा वर्ष वैभवाडी म्हणून तालुका आहे तिकडं. हा मग ति पिक लोकेशनला आप आमच्याकडे कसं आमच्याकड माणसं कृषधिका बाबा आम्हाला शेतीविषयी म्हणजे काय बाबा अस स्क्रीम आहे का किंवा कुठलं? पैसे कमी येत ते बाबा शेतकरी लोन काढ जात ती आणि इिकडं कशी माणसात तुला सांगतो आमचं बी भविष्य जायचंय बाबा बाबा असे स्कीम निघाल्यात एवढ -एवढ बाबा पैसे तुमला मिळते एवढ-एवढ लाभ होेतेत मग त्यांना म अस काहीच काळजी नाहीती कला निवा शेतीविषय काय? तु्ही दिले काय नाही दिले काय नाहीग. त्यामुळ इकडच्या भागात बी आता कसं माहिती द्याला चालूल एकूण जास्त करून
हा म्हणजे तिकडे कशी एवढी जास्त माहिती नाही. कोणत्या योजना वगैरे काय येतात ना त्या क तची माहिती नस.
हा हा हथ नसतया हा हा तेव ती चौकशी अि माणस चौकशी करते तरी शां बस निव बसली असं व तुमचीकड माणस हालचाल करत नाही निवणता येते.
हम्म.
ल अशी म्हणजे पळापळी करत पोट पाण्यापुरत बघती बास ब आपल्याला पैसा कमावतात तस काय नाही आज येऊन ज पोटात बघितले विषय म ते उद्याच उद्या बघूच. बरोबर आहे आणि कामी तुमच्याकडन ते नि काम आमच्याकडे एवढे कामा यय म्हण तुर आमच्याकडे कामाला गरी मिळत राना काम करणं. आमच्यारी गडेशला पाचशे पाचशे सातशे साते दिवसाला हजरीे आहे.
ते हा आमच्या इकडे अ म्हणजे मजुरी आहे ना दिवसाची
नेटवर्क म नेटवर्क मध्ये ये ना तुझा आवाज जरा अस म्हणजे
आवाज आवाज येतोय कायता
हा हा जरा आ म कसोला जरा आड कळतवज मुन जरा हा आता याय लागलं काय म्हणलं तुमच्याकडे काय म्हणलं.
आमच्या इकडे म्हटलं ते त्या साईड एवढं म्हणजे माहिती योजनेचं वगैरे ते आहे ना जास्त माहिती नसती. कोणत्या स्कीम येतात काय येतात शेतीविषयी कोणती माहिती येतात. कृषी अधिकारी कोण कोण येतात ना काय माहिती सांगायला तसे जास्त इकडे कोून येत. नाही माहिती सांगायला शेतीविषयी असं आहे. म्हणून जास्तकडे माणसांना माणसांना त्याची माहिती नसते जास्त कोणत्याला काय करायचं काय काही वेळेला त्याका वेळेला कोणते कोणते बियाणे पण येत कि आता म्हणजे फुकोडी लावण्यासाठी
हा हा हॅलो जन तुझ